हॅलो!
हॅलो!
हा बोल की रे?
हा भाई ऑप्सिशनचा काय क्रेज चावला इंडियामध्ये बघितलासं का नाही तू?
अरे हो चालू केलाय की. त हाफ झाला माझा राहायला थोडसं वारे डेंजरजे बाबा हॆ.
आणि खूप लो बजेट फिल्म आहे आणि केवढा प्रॉफिट कमवला या.
बाकी हो क उडल मजला हो मला तर अक्षर घुसगुूनचले की उडून
तेचं कि. ती इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केले नऊ दहा करोड ला फक्त पिक्चर तयार झाला आहे तो. आणि कमवलंच किती होय? आतापर्यंत तीनशे करोडपर्यंत गेला असेल मला वाटतते आय थिंक वर्ल्ड वाईड
आय एवढ्या फक्त बघ सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे जेवढी मार्केटिंगमध्ये.
तेचं की ते ना अजून बुष्ट झालेलं लोकांनी खूपच बघितलं मग त्याच्यावरं हिट झाल्यावर.
ती एक रील ट्रेंड केलेली त काय बिफोर वॉचिंग ऑफ सेशन आणि आफ्टर वॉचिंग ऑफ सेशन. तेच दोन तन अशी रील वर्ण बघ.
ह हा हा.
तेच त्यामूळ म हे झालं खूप होप्स वाढले रे जरा.
हा
कि एकदम हे झाल म जास्त खरं त्या मानानं मला एवढं हे झालं नाही. एवढं नाही खास वाटली काय मला.
ते कसं आय ते नीती जरा म्हणजे जरा ओवर पण केलं जरा.
हा ओव्हरहाईट झाली जरा ती, काय त्याच्याबद्दल वाईट बोलायच नाय. मला मूवी्ही काय माहीत नाय का, तर ते जेवढे झालं ना त्यामुळे आणि एवढे हिट नाही झाले. कारणं की कस झालं माहितेय काय. एकतर ती हॉरर मूवी ठीक आहे बरोबर आहे प्रॉपर हॉरर पण नाय त्यात काय. आणि ती हॉरर काय म्हणली ऍक्च्युल ती सायकोपॅट टाईप आहे ना ती मूवी हा. खरं ती त्यामुळेळ पण तेवढी हिट होईना झाल्या. त्याच्यापेक्षा बेटर मुव्हीज बघितल्यामुळ ना, तिथं पण हिट होईना झाल्या ती.
आणि ते कस त्यांनी त्यांना ते तो म्हणाला ऑक्सेिस्ट होऊ दे ऑपसिस्ट म्हण ती त्या त म्हणाला की श मस्टी लव्ह मी लाईक एंटायर वर्ल्ड म्हणजे अस कायं ते एवढ त्यावरन
काय एक्झॅक्टली काय म्हणलेलं असतयं वेदान.
ते नायतर म्हणलं असते की एनी वन एल्स म्हणजे बाकीच्यांपेक्षा सगळ्यात जास्त ती माझे शॉप माझ्यावर ती लव करून असं काय तर बोललेला. एक्झॅक्टली असं वय लक्षात आल. अव तेच की मी म्हणतो तेवढं त्यानंतर लव करण्याच्या बाबतीत ठीक आहे. पण ते एवढं असं मारण्या बीरण्या बाबती हेवढ ते
तेच की मारते मारते ठीक आहे आणि तेला पण ती त्रासच देते. असं वेड वाक
हा ते मेन हाय वो, त्याला ती जरा ओर केअर पहिल्यासारखं जरा करतय तिला. ते स्वता म्हणतेय की एम स्केड तरी पण ते थांबत नाय.
तेच की.
वेगळाच विषय आहे.
त्यावर जर असं असं म ते वाटलं की जरा आधीच कास्टिंग आहे आधीच कुठल कॉपी केल्यामुळ होईल का काय
होय आणि त्यात काय झालय. एक तर मधी कायतर दाखवलं बघा, तो कस्टमर केअरला फोन लावतोय.
हा लावतोय हा होय होय त्यात ती ती असते.
ती कशी काय बोलते म रडत असतय.
तेच की आणि आणि एक सीन बघितला अशिल तू ती झोपली असत्या, आणि तेव्हा ती उठून जात असतय उठ
हा तीच बोलत नसते काराय आवाज येत असतो.
पण ती हा ती रिअल अ नक्की काही तर बोलत असते तिज्याशी की हिला मारुण टाक मारूण टाक म्हणून
अरे म ती रियल नीक्की कुठंय म
तेच मला समजे ना ते कॉलवर ना कसं काय ती कुठं म्हणजे त्याला काय तर बांधून ठेवले का कुठल. कुठं काॅल लागला ना त्याचा काय ते कळेना
कुठली आली मग ही आहेय कोणती नेमकं
हां मग तेच की फिक त्यात हे पण त्यांनी कॉम्प्लिकेट-कॉम्प्लिकेट करून ठेवलेय. यात रिअल आणि फेक आता ते काय कसं समजायचं.
क्च्युली ने प्लॉट चांगला पाडला म्हणजे तो सस्पेन्स साठी. खरं तु तिने एक्झिक्युटच केला नाही म्हणजे ते बाहेर झाला असता की ऍक्च्युली तो हिट
अच्छा!
हा ऍक्च्युअल मध्ये आता ते लास्टला काय तुम्ही बघत असतं स्पॉईलर देत नाही मी खरं ते असं वाटते की आता ते पिक्चर हा असं वाटते की इंटरव्ह्यूमध्ये संपवला पिक्चर असं फील व्हायलाय
हम् हम्म हम् हम, तेच ओ तिथंच जरा चुकत्यात ती मायनर हे जात की नाही ते सगळे ते रंगी मिळेल स्मॉल स्मॉल ते ते काउंटऊन नाही तर ते सगळं हालतील सगळं बदलतील मंग
एंडिंग पण बेस्ट झाली की नाही मग हिट होतोय.
ते हे करायला पाहिजे होतं.
बाकी काय नाही खरं ते म्हणजे त्यानी असं पण हे केलं ना की ती कुठं होती मग रिअल वेगळी आहे ही फेक आहे कोण तर, त्या आवाज म ते कष्ट हे जरा असं जरा कन्फ्युजनच आहे काय असं क्लिअरच केलं नाही
त्या परत तेच काय दुसरं काय हे करणार आहेत का काय समजना.
काय विषय तो जरा
सेकंड पार्ट किंवा चॅप्टर असं काय आणणार आहे काय?
काय म्हणला?
ते स-सेकंड चॅप्टर येणार आहे का असं काय हाय का बघायं पाहिजे.
हम्, तसं वाटत तरी नाही. कारण की तीन, आता काय लपवायच तुम्हाला सांगतोच की
हम्, द्या की काय एवढं काय विषय नाही सोडा अजून दोन-तीन मुवी आहेत.
आता काय तुम्ही री हिच्यावरनं पण ते स्पॉइल होतेच सोशल मीडियावर
हा तेच की.
कोणी आलाय काय?
फोन यायलाय.
अ ते तो जो मेन हिरो आहे ना, तो सिन कसा असतोय माहितीय काय ती विश तिने केलेली असते ना, मग तो एक तर ती मोडू शकत नाही त्याला काय कराव लागणार. स्वतः च परत विश करू शकत नाही रिव्हर्स करायला. एकदाच करू शकतोय, मग दुसरं कोणीतरी विश करायला पाहिजे की त्यानं ती विश कधी केलीच नाही, काय किंवा तिने जर स्व त्याला मारलं तरचं ती संपणार, ते
विश केलीचाय म्हणजे ते काय समजलंय नाही मला.
काय म्हणला?
वीश केलीच नाही म्हणजे? केली नाही त्यामुळे
तिनं विश केली ना ती विश स्टिक तोडून, त्यानंतर ती ऑपसेस झाली ती. लक्षात आलं काय? मग ती हा हा ती रिव्हर्स करायला. म्हणजे दुसरं कोणीतर बोलायला पाहिजे की, त्यान मी कधी री विश केलीच नाही. हा रिव्हर्स करायला
त्याच काय तरी ती स्टिक परत ती वाजत होती बघा ती बॉक्स मधन गाणं परत ते काय ऐकु येत होतं.
होय वाजतं होतं खर काय झालं नाही त्याला.
तो वेडा म्हणजे एकतरी त्यानं स्वतः तर मरायला पाहिजे त्यो, नाहीतर ते तिला जर मारती, ती पण मरू शकतं नाही ना पण.
तोच जातंय पुढं जाऊन तो त्याच्या मित्राला देतं तोडाला की तु असं कर म्हणून खर त्याला पटतं नाही मित्राला, तो म्हणतंय असं नाही पॉसिबलच नाही रिअल होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, त्यामुळे तो वेस्ट फोडतोय स्टीक, तो अ तोडते आणि मग ते मला, मला बिलियन डॉलर्स मिळवून देतं. आणि बिलियन डॉलर्स मिळतात त्याला. आणि तो परत विश करू शकत नाही, असं झालं आणि लास्टला मग ती सगळ्यांना मित्रांना मैत्रीणींना मारून टाकत्या ती, आणि मग शेवटी मग तो स्वतः स्वतःला पण मारून टाकतोय, हिरो हाय तो. हा आणि, जेव्हा तो स्वतःला मारतोय ना तेव्हा ती रडत्या. आणि रडल्यानंतर परत ती नॉर्मल झाल्यासारखं काहीतरी सीन दाखवलाय. की तिला माहितच नाही मी इथं कस आलोय इथं कशी आलीय, म्हणजे ती रियल नी की आली काय परत असं काय तर हाय.
हा, शेवटला काहीतर ते म्हणजे जे ह्याच्यात अ काय ते, शेवटला जे संपल्यानंतर जे असतय बघा काय म्हणतात त्याला? पोस्ट क्रेडट सीन हा. पोस्ट क्रेडिट सीन मध्ये ते काय तर लिहलंय की क्रेझी निकी वील असं काय तर, ते कुठ त्याचं रील मध्ये बघितलंय मी.
मी पण बघितलेलं खर ती पोस्ट क्रेडिट सीन नव्हती. तस आम्ही कॉपी बघितली त्यात, होय मग ते कट केलेला व, काय नाहीच एक मला समजाला.
तर ते व्यवस्थित अजून ओटीटी वर आल नाही.
हा तेच, ओटीटी वर अजून अपलोड नाही व्हायला.
तेवढं कसं काय वेळ लागला काय माहित.
हा यायला पाहिजेल.
तरी झाले की म एक महिन्याच्या वर झाला. हा थिएटरला ऍक्च्युली जरा अजून थ्रील आली असती ना बघायला.
बघायला आली असती थ्रील खर होय.
ते एक तर असं थिएटर एवढंच लगेच, आल्या-आल्या समजलंच नाही सोडा पहिला ह्यो लगेच. नंतर ते रील आल्यावर चालू झाल्यावर समजलंय आम्हाला.
तेच की
मला पहिलं वाटलं की रिरिलीज झालाय का कुठला जुना पिक्चर.
हा हा हा
ते दोन हजार सव्वीसचा हाय त्यात
ह तेच, तो भूत बंगाला पण पिक्चर भारी आहे बघा कडक हाय.
अरे होय ते पण चालू केलाय मी आणि अर्धा राहिला तो.
ते परत असं गो-गोल्ड ओल्डन डेज बॅक आल्यासारखं वाटाले अख्खे प्रियदर्शन.
ज ऑस्ट्रेलिया टाईप झाल.
सोमवार टाईप हा सोमवार टाईप असं वाटलं नसेल.
हा चांगलाय ते.
ते मूवीज ऍक्च्युली बघायां बरं वाटतय सिरीजपेक्षा. सिरीज मूवीज बर वाटते हो सिरीज पेक्षा बघायला.
तेच की ते सिरिज कधी संपय, हा तेच की एकदाचं मूवी बघितली संपवली.
संपवली संपते आणि हे कंटिन्यू असल्यामुळे ती संपते वो लगेच. सिरीज म्हणजे ते सारख्या एपिसोड बदला.
अ खूप लांब खेचत्यां ती सुरुवाती पूर्णडल होत्या. शेवटला फक्त कायतरी एकदम असं थ्रिलिंग कर त्यां पुढचा एपिसोड बघायला वाटते हं हेच की लास्ट लाच कायतरी करत्यात ती खर परत पुढचा एपिसोड चालू केला की स्लो स्टार्टिंग आसं होतंय. काही सिरीज आहेत वेब सिरीज ज्या अशा गोट आहेत एकदम.
हे ते काही विशेष
कार असं परत नवीन स्टार्ट करायची म्हणली की होत नाही हो.
नाही ना तेच परत ते असं बघायचं म्हणजे पण असते. उलट ते आणि बरं आहे उलट परत बघायला आणि मज्जा येते नवीन. आताची काय फालतू काढल्यात सिरीज ते ऑफ कॅम्पस परवा बघितला.
हूं हूं हूं!
ऑफ कॅम्पस पण लयी जरा चाललेला ना ती ओेव्हर रेट
कशावर ऐकलं म्हणजे.
तेव ऍक्च्युली लव्ह स्टोरीज आहे सोडा. तर असं असं म्हणजे ते अ स्कूलमध्ये असत्यांत हॉकी प्लेअर्स असत्यांत ती. मित्र, मित्र मला एक आवडलं म्हणजे त्यांचा मित्रांचा ग्रुप आहे चार जणां दोघ आहे चार पाच जणांचा ग्रुप आहे ती तसली मित्र म्हणजे सो होय का कारण की ती अशी एव
काय झालते ना.
ती शेवट पण सं मिसअंडरस्टँडिंग झाली मुलगीमुळे तेन जरा झालेली एका मित्राबरोबर त्याचा एक बेस्टफ्रेंड असतोय.
हा हा!
हा!
काय तर त्याला जी आवडत असते मुलगी तिचा काही तर रेप झाला असतोय. तर मग ते नंतर ते ते समजते की जेव्हा पण हॉकी प्लेअरचं असतो.
हा हा!
चांगले आहे ते सगळं हेच अहो म्हणजे आताचं सगळ जेंजी हुक.
व्हय काल का तुम्ही गेम ऑफ थ्रोन चालू केलेले आहे ना? होय
कायलं
गेम ऑफ थ्रोन्सं चालू केलेलं ना तू
हा ते पण काय त्याच्यामध्ये काय त परत दुसरी सिरीज चालू केेली वाटतं मी. राहिलंच ते
अं केवढं झालंय म्हजे, किती सीझन?
सीझन अजून पहिल्यावरच हार्डली का तरी एक दोन तीन एपिसोड झालेत माझे
नाई बघा सांगावली मी तुम्हाला पूर्ण बघा ती सिरीज अ
इंटरेस्टिंग आहे सोडा ती भारीजाय सिरीज. द बॅईज हा द बाॅईज चालू केली त्याच्यामध्ये त्यामुळे ती राहिली. द बाॅईज पण भारीय सिरीज डेंजर
एंडिंग कशी वाटली तुम्हाला?
अ एंडिंग कडेचोच ओ फक्त मला ते एक समज नाई बुच्चर न स्वत् -ताला काय असं ते काय करत होता म्हणजे बिल्डिंगमध्ये ती वायरस सगीकडे सोडायच म्हणत होता काय तो?
हा वाय